हॅलो
हा
हम्म बरं काय करू गं ते पैशे बिशे घेऊन.
ठेवायचं साठवून इथं आलं की कायतर घेता येते ड्रेस वगैरे
हो माझेच पैसे मलाच येणार परत
हम्म मग ठीक आहे ना मग.
नाही बाई कशाला पाहिजे तरं मी त्या त्या वेळेला संपवून टाकेन ते पैसे
हम्
अजून पाच जणांचे आहेत बाई म्हणजे अजून आणि दि दिसात करून ठेवायला पाहिजे मग.
एक हजार आहेत अजून दिड काढायला पाहिजे म्हटली मम्मी एक आहेत ना इथं.
हम्म. दीड हजारची जुलना करायला पाहिजे आज.
हम्म.
हम्. बघू आता पुढे आल्यावर ठेव पण